हा बोल आता याच्यावर. हॅलो,
रेंज मध्ये जाय की तुझा आवाज नाही येते.
अड तिला विचारून बघ त्याच्याकडे असल.
तिच्याकडे ते व्हाईट कलरचे मी आणले होते. आधीचे तसं आहे. त्या देऊ ते देऊ ग तुला हम्.
वन पीस नाही आहे का असा? पार्टीत घालण्यासारखा नाही का?
नाही गं तसा व्हाईट कलरचा ते ड्रेस हा बघितलाच तिच्याकडे ती काय एवढी मॉडेल नाही राहते. अगं माझ ऐकना. अग मला विचार ना बाई. तिच प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे.
हा.
म मग मला माहित नाही असं, काही नाही बसली. अ मेहंदी लावत होत्या काकंना ती लावून झाली. आता लिओला बाहेर सोडलं ना. आणि एक तांमाल तिकडे यायला डब्बा पण द्यायचाय द्यायचंय घरोघर. हो चालय, घरोघर डब्बा द्यायचय. त्याच्या मम्मी त्यांची तयारी चालू मला पण करायचं नाही म्हणून. मला पण कशा काही करता येत नाही, मग मी बाकीचं काम आवरलं. थोडंफार, खाय बऊ खाय हा खाय. हमं.